हॅलो आवाज येतय का?
हा बोला.
हा. काय चालय?
हम् काय नाही बसलोय बघ तुझ काय चालंय
काय नाही निवांत काय नाही बाहेर आले थोडस राऊंड वगैरे मारायला
बरं चहा वगैरे झाला
हो चहा वगैरे झाला तुझा
हो चाय ते पिऊनच
हम्म
लवकर आल्या बर
होय आता जस्ट म्हणजे कॉलेज वरून आले. त्याच्यानं तर ना मग घरात थोडं काम वगैरे केलं आणि आले उले थोडस जरा फ्रेश वाटेल बा राऊंड वगैरे मारून यायचं.
हम्म कॉलेज कसं चालू झाल
झालं कंटिन्यू चालू लेक्चर आजपासून चालू झालं कंटिन्यू.
बरं
प्रॅक्टिकल वगैरे आज होत फिजिक्स, केमिस्ट्री परत इंग्लिश, मराठी, सायकॉलॉजी
हम्म कीती ते किती असतय कॉलेज टाईमिंग कॉलेजचे
नऊ ते पाच साडेपाच
बरं
तिकाल असल तर थोडं तीन तरी वाजतात असता मग त्यानंतर बाकीचे लेक्चर त्यांनी एक्स्ट्रा अर्धा एक तास घेतला तर त्याच्यावर
हम्म प्रॅक्टिकल मध्ये काय काय शिकवेतत
इलेक्ट्रिसिटी वगैरे बायोमध्ये सगळं ह्युमन वगैरे बोन्स वगैरे हे नाचत कायरो कायरा ते असत ना शेवाळी बोलतो आपण ते ते जे स्टडी डीप मध्ये कसं काय?
बर
ते असत परत तर केमिस्ट्रीमध्ये काय रिएक्शन असते सगळी केमिकलची जे सायंटिस्ट लोक बायो जनरेशन साठी जे युज करतात ना डीएनए आरएनए फॉर्म शोधण्यासाठी त्यास एवढंच जास्त काय नसतय फिजिक्स म्हणजे
प्रवास
ट्रेन नी येण जाणार ट्रेन मी जात फिजिक्स म्हटलं तेवढं लॉजिकली आहे लॉजिक लावावं लागत. त्या लाखू
बरं
हो
ट्रेन ला खूप गर्दीे असल ना तिकड
हा सकाळी लाव किती वाजता घरात नऊ वाजता निघले ते कुठं अकरा ला पाच, दहा मिनिटं असताना पोहोचतोय.
मिळाल
आणि याला पण तेवढं येत सकाळी जाताना येताना लोकला गर्दीच अस पण आता जरा ट्रेन जरा लेट म्हणजे हाय. सगळया अरण पारं अ प कालच ते कुर्ल्या मधे एक एक कोणीस वर्षाचा पोराचा जरा पाय वगैरे अडकून पूर्ण कमरेपसून खाली पूर्ण त्याचा पाय गेलाय ना. मग त्यासाठी आज सगळ्या ट्रेन जरा स्लोच आहेत. दोन-तीन ठिकाण तसं झालंय. ते पण म्हणजे आमच्याच कॉलेजचा होता पोरगा.
हम्म सांभाळून घेन जात जा.
होय होय सांभाळून जातोय जास्त दगदग एक वेळ प्रॅक्टिकल उशीरा गेलं तरी चालल.
बरं होय प्रॅक्टिकल पेक्षा घेऊन पड मच वाच
पप्पांना पहिला कॉल करते पप्पा असा असा पप्पा बोल सांगतात पहिला बघतात मग मला बोलतात तिवा निवान हो तिथेच येत कामला सी एस टी ला. अ बप्पा सांगतात की कोण असं आलेलं नाही तू य निवां पर्यंत एवढं काय हे नाही काय जर बोलले तर मला कॉल कर मी सांगतो सरांना. असं बोलतात म्हणून मी जरा निवांत जाते.
हम्म हम्म बरं काय नाही होय काम चाल आहे व्यवस्थित तीनदा आलोय कामसनं जाऊन. होय मॉर्निंगचा
हम्म नक्की कशाची कंपनी होती?
कापड तयार होते रेमंडचं कापड रेमंड कंपनी
कलंगलत पण असं काहीतर आहेत. तिथून धागे तयार होतात ते एक्सपोर्ट करतात इम्पोर्ट म्हणजे असं असतं का तुमच्यात म्हणजे तिकडून धागे उतून इकडे तापड असं काय
तिथला धागा तयार होत नाही तिथे सगळ्यात तमिळनाडूचा धगा अस
हा.
हम्म . आ तमिळनाडू आहे नाही आहे.
अच्छा चेन्नई वगैरे अ नाही बघू प्लॅन चाललाय पण एक ज्यामुळे सगळे होतेय दोन-तीन ठिकाणी प्लॅन ठरलेत पण माझ्या एक्झाम मध्ये बसत नाही ना म नं हा नाव अ चन आता दि दिवाळीमध्ये मग त्याच्यानंतर ना नीटच्या एक्झामची जरा तयारी वगैरे नाय जमत पण फॅमिली बोलतेय की जाऊ या वगैरे सगळेजण माझे मम्मीकडची फॅमिली गोवातेन चालय आणि पप पायगडीची फॅमिली आहे ते बोलतात चेन्नई केरळ ला जाऊ या. मम्मी मारद्या हा दोन पडलेत मग अजून मी म्हटलं कन्याकुमारीला तेन जाऊया ते मी म्हटलं आता माझे एक्झाम आहे दिवाळी मला नाही जायला भेट ना म मा बोलला माझ्या गाडी सारखी तिथंच भरायला असत्या चेन्नई गोवा, बेंगलोर वगैरे तुला ज्या वेळेस फिरायचा असल त्यावेळेस मला नुसतं एक कॉल करून सांग मग तुला असं पण चार पाच दिवस लागतात गाडी खाली होयला. निवान पाच, सहा दिवस फिरून य कुठे काय हाय ते बघून घ वगैरे असं बोला मामा बोला बरं ठीक आहे वट ना बारावी झाल्यावर बघू
होय
नको घाल शिवाय मग त्याने मा साठी ट्रिप पोस्टपोन करायला नको असं काय व्हायला नको आता बोलतील एकाला घ्या हा नाही त्यांचं कस असतय आता म्हणजे लहान मध्ये मी पडते ना मग ते बोलतात पप्पा त्यांना लहान पडतात मग ते बोलतात एक फॅमिली कशी दोन्ही पण फॅमिली सोबत घेऊन जायची असं आहे आणि मग ती मोठी गाडी पण हाय मग एवढं जाण ना काय टेन्शन पण नाही आणि गाडी चालवायला पण दादाला पण येत आणि मामाला पण येते मामा काय ट्रक चालवतो त्याला व्यवस्थित अशी गाडीत जमत्या
बरं
हम्म
हम्म, हम्म चांगलाही तरी मग म्हणजे तुला कुठ जर मामा जात असेल तर
हा अ ह्या वेळेस जात मामाची गाडी अ गेला पासून आधी दिल्लीला भरली होती दादा त्या गाडीत ना दादा असं काय नाही आमचं म्हणजे असं एका ठिकाणच तो दिल्ली दिल्लीचा ते ताजमहल आहे ना ते मोठं ते ह ते बघून आलाय त्यानं तर ते महुला वगैरे राजस्थानला जाऊन आलंय तर गोवा गोव्याला त्याच सारखं असतं पंधरा दिवसात ना दोन, तीन वेळा तरी जाणं
हा, हा
केरळला जाऊन आलाय चेन्नई ला जाऊन आलाय बेंगलोरला तर ग कधी असा घरात बसत मामा बोलता येणार काय आाज चल बॅग भरलीच चला मग असय
ह काही खर्च येणार नाही फ
नाही हा आणि जेवणाचा पण टेन्शन नाही मामा कुकिंग वगैरे सगळ येतय मग मामा नुसत म्हणा मामा आज हे खायचं मामाझ हा चिकन लय भारी लागतय चिकन एच नंबर करतोय मामा ते खायाच आण म का वाटत असं म्हणजे हॉटेल सारखं हॉटेलपेक्षा पण भारी
हम्म, हम्म तुला येतय का नाही चिकन वगैर कराय नॉनव्हेज
हो अस म्हणजे स्वयंपाक वगैरे सगळं येतोय म्हणजे चायनीज टॅलिन मध्ये बोलायला गेलं ते पण येतय आपलं महारा स्ट्रान मधी हे करायलय तो पण येतो
बर ह, ह चांगलाय म्हणजे सर्व काही व्हातीतून
हो एका एकावर कसं डिपेंड राहायचं एक गोष्ट आपल्याला येत असेल तर दुसऱ्या पण गोष्ट आपल्याला येत नसेल तर शिकून घ्याव्या लागतात आ म्हणून आपण शिकून घेतला
हम्म चांगलं आहे कुणाला कढणं शिकून घ्याय
स्वतःच शिकले कोणा कडन नाही शिकले
मोठताच वळ
हो स्वतःच म्हणजे स्वतःच म म्हणजे पावभाजी मटण मसाला असतो ना ते स्वतःच तयार करायचा पंधरा वीस प्रकाराचे मसाले घ्यायचे त्यातला कुठला योग्य आहे किती योग्य आहे ते हे करून पावभाजी मिस तळ वगैरे आपण करतो ना त्याज्या सगळे घरात त्यात मी मसाले बनवते बाहेरच मी आणत नाही.
बरं. आ हा चांगलाय मग. म्हणजे काय असेल ती घरच्या घरी
हा घरी
नो केमिकल नो म्हणजे केमिकल वगैरे काय नाय ते बाहेर कसं केमिकल वगैरे वापरलं ना.
हो. कधी कधी तर म्हणजे मम्मी कशी अ अशी गावी जात नाय. तर घरातच चटणी वगैरे बनवायची. ते ना असं काय रे काय चालं असते अँटिक अँटिक काय तर
हम्म हम्म बरं.
म्हणजे तुला कोणती जास्ते येवे जे पदार्थ खाय आवडते?
मला
करायला पण आणि खेळायला.
करायला आणि खायला म्हणजे असं मला एवढं बेसिक असं काय एवढं आवडत नाय. मला जास्त गरमध्ये अ जसं सीझन येतात ना ता म्हणजे असं जास्त करून थंड आईस्क्रीम वगैरे ते आवडते जसं परत पनीर, बिर्याणी पण लई जास्त आवडत्या. आणि त्याच्यानं तर न गाजरचा हलवा जास्त जास्त करून गाजरचा ते हेजा खव्याचा असतो ना. ते आणि परत पेढ्या असतात ना खव्याचे ते एक लई आवड गावी गेली तर मम्मीला बोलते पाच सहा पॅकेट घेऊन ये.
हम्म अरे!
तरी हितं असेल अ असते. म्हणजे काका काकी असतात दादा वहिणी आता दादाचं लग्न झालंय दोन महिने झाले.
बरं
आम् आजतर सगळेना बर हा ठेवू का? नवड्या